ह बोल आपलं काय
हॅलो ऐकू येतय का मॅम.
हा यतय की.
माझा आवाज
हा यतोय की,
तुला नेटवर्क प्रॉब्लेम आहे मगापासून काय ऐकूच येना झालय कुणाला कॉल केलेला.
हा हा तुम्ही आणि परत मलाच लावला.
होय होय. तुम्ही केला ना मगाशी
हा हा नाही मी बोलतेय शुभांगी.
हा हा होय होय पण मगाशी मी तुम्ही केलेला ओ. कॉल. तो रिसीव्ह केलेला ना मी म्हणून म्हटलं आता करूया आपण पण कॉल समजल काय हा हा आपण एका परसन ला पा पाच टाईम करू शकतोय कॉल तुमच्या कॉल पण ओळखीच्या अजून आहेत ना त्याच्यात
हो आहेत की दोघी तिघी जण आहेत. ग्रुपमध्ये
होय काय त्या कॉल रिसिव करू शकतात. काय म
हो करतील की, आता सांगाले काय काल आलाय ओ मला टास्क तो कालच हा काल परवा दिवशी आलाय मग कामाच्या ह्याच्यातनं व्हायला पाहिजे की. त्यातन एक दोन वेळा मी प्रयत्न केल. कॉल करायचा पण पलीकडच्या व्यक्तींन रिसीव केल नाही ना आसं झालं माझं.
होय काय हम्म हम्म मगाशी पण मला तेच प्रॉब्लेम आला त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम होता वाडतं पण ते त्यांच्यामूळ ता आपल्याला पण प्रॉब्लेम येणार ना त्यांनी कॉलच कट केला एक मिनट पण बोलला नाइत तोपरें आणि परत रिसिव पण केला नाई आवो तुमच्या त्या ताईंचं नाव काय सांगू शकताय काय?
ता पाटील नाव हाय बगा त्यांच.
बर बर ठीक ये. सेम नाव आहे कि वो माझ्या बहिणीच पण सारीका ये सरिता सरिता पाटील काय आणि कोण येत? बर बर. ठीक आहे चालतय की म्हणजे त्या पण जरा अवेलेबल असेल तर अं विचारते त्यांना
हा हा ते पण सरिता पाटील सरिता पाटील आहे ती माझी जाऊबाई ते हाय. ती पण आज गावी जाणार होती. हा मग. तीव बघाव आज संध्याकाळी नंतर थोड्या वेळाने करा तिला फोन.
तेच की आपण काय असं काय पण
हा ती माहेरी जाणार ती माहेरी जाणार म्हणाल्यावर ती बोलेल असं म्हणा ले मी सरिता पाटील. सुनीता पाटील आहे ना ज्यांना काम जास्त असतय त्यामुळे तिला पण संध्याकाळी निवांत केलासा तरी चालतय.
बरं बरं ठीक आहे, चालेल मी करते तरी पण तुम्ही आणि सांगा. आणि त्यांना पण अ मला कॉल करू शकताय म्हणून सांगा त्यांनी पण माझं पण नाव तुमच्यावाणीच आहे सेम फक्त आपण राहतोय वेगवेगळं. बाकी नाव सेमच आहे दोघींच. म्हणून म्हटलं.
आता बस, आज ते आई न. केलं ना मी इकडं आलेय. घरातलं तिकडचं सगळा स्वयंपाक. आवरून आले.
हा हा तुमच्या आवडीचं बनवलं आसल मग आई न. जेवण, म्हणून म्हटल. आई मुलगी याय म्हटल्यावर सगळ आवडीचं बनवून ठेवत
होय की होय, होय मी एकटी ये. आणि माझ भाऊ एकटा. दोघच आहे. हम.. हम नाही भाऊ लहान आहे. लग्न झालंय पण त्याच मुलग
हा हा हा हा तुमच्यापेक्षा लहान आहे. अच्छा आम्ही पण तिघी जणी आहे. दोन बहिणींचे लग्न झालेत. भावाच नाही अजून म्हणून म्हटलं, बघा तुमच्या इथे एक मुलगी असेल तर पाटलांची. आता आज.
हा हा हा आता सगळीजण सगळीजण मुली बघाच म्हणत्यात. मुलीच बगा म्हणत्यात.
मुलीचं नाहीत आता काय करायचं, आम्ही पण आता बघाय चालू चालूया बघू बघू पर्यंत म्हटलं एक वर्षभर तर पाहिजे. पसंत पडू पर्यंत, पसंत पडलं की करायचं. चं मग लगेच.
हा हा.
झालं की, आता सव्वीस वय म्हटल्यावर.
होय होय. सव्वीस म्हणल्यावर, बघू बघूस्तवर वर्ष दोन वर्ष जातेत ती.
आता तेजच. तेवढं राहिलय. त्याच्या स्वतःचा डंपर वगैर वगैरे आहे.
हा ह.
ह स्वतःचाच बिझनेस हाय. म्हणून म तुमच्या माहितीतली चांगली असली तर बघा एखादी. आपल्यापैकी. होय माहितीने सांगितल्याशिवाय होत
होय बोलल्याशिवाय, सांगितल्याशिवाय काय कसं कळणार?
होय कणी तुमच्या भावाच झालं आता म्हनून म्हटलं. आणि एखाद असल तर बघा.
होय चालते होय आता पुरी गॅरंटी गॅरंटीच्या नाही हायत.
होय म्हणून म्हटलं आता एक बघितले पसंत आहे. पण घरचे अजून लहान आहे एज पण बसायला पाहिजे ना. आता आधी सारखं चालत
होय परत नंतर प्रॉब्लेम येतात.
होय नंतर आत्ता एकोणीस वय मग एवढी लहानपण नको म्हटल ओ.
होय होय हो.
खूप गॅप पण हु ते ना म्हणून मग. ना मी पण आज मिसळ बनवलेली सॅटरडे म्हणून. पास तुम्हाला काय आवडतंय?
मला इडली, डोसा, पानीपुरी, भेळ.
छान. सगळंच आवडतय.
कोबी मंचुरी समोसा हम्म. ते नूडल्स, नूडल्स नाहीत आवडत ते. मंचुरियन आवडतय फक्त.
होय. आमच्या पण मुलांना नूडल्स ना राईस मंचुरियन, चायनीज पदार्थ सगळेच आवडतात आओ.
हम्म.
पण कधी तर खाल्लं तर बरं आहे ना. सारखं सारखं पण हा चेंज म्हणून आजकाल मुलं ऐकतात व्हय.
बाहेर गेलं की सारखं पिझ्झा. पाहिजे. मुलांना नूडल्स पाहिजे गोबी मंचुरी पाहिजे. जे त्यांच्या सोबत मा आपल्याला पण
होय होय हो. हो काय.
म्हणून म्हटलं. कधी तर चेंज म्हणून चालत. तेओ हम्म हम् आई तेन बरेत. तुमच्या?
होय होय हाय की बर.
हा हा. हा हा आई पण छान बनवत असतील तुमच्या
होय होय आईचा स्वयंपाक चांगलाच असतोय आमच्या.
तेच कीत् त्यात आनी आता मुलगी येणार आहे म्हटल्यावर. खुश हम. मग आता किती वा
नाही नाही चार पाच दिवस फक्त. हम्म हो बस. तिथं पण आमच्या सासूबाईंचं वय झालं ना त्यांना पण एवढं. जमत नाही ना हम्म तेवढच चार पाच दिवस बस की ह पहिला मुलं लहान होती तेव्हा येत होती कि पंधरा पंधरा दिवस राहायला. तेव्हा त्यातव्हा त्या होतात. त्या एज मध्ये मुलगीला घेऊन आलोय. मुलगी अणि मि आलोय. हम्म नाही अगोदर अगोदर हा मुलगा बाहेर असतो ना शिकायला.
हा हा त्यामुळ.
हम्म.
आमचे पण दोन्हीच तेवढे गेलेत. मी एक दिवस परवा जाऊन आले, भेटून आले. ये म्हणतान नाही म्हनाय लागलेत मुलं. मग म्हटलं राहावा आणि एक आठ दिवस रहावा. आणि मग या म्हटलं. कोण सोडायचं आणायचं. एकदा आलं की परत नाही म्हटलं जायचं.
हो
परवा एक दिवस आलीत अं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठून गेलीत आओ. गमना म्हणून.
हा.
जवळ हाय म्हणून चालतय म्हटलं. सारखं सारखं कोण सोडायचं आणायचं नाही तर मुलांना आणि आता तिथ रमलेत. मुलगा तर म्हण तू येणार नाही. तिथच राहणार हाय म्हण त्यो मामाजवळ
होय होय.
होय लहान आहेत, लाड करतात सगळे.
होय होय.
तात.
होय तुमच्या दीर् नाही एकटेच आहेत. आणि चार नंदा आहेत.
होय.
हा.
हा हा हा हा भार आहे कि म नंदा आहेत. होय आम्हाला ननंदच नाही आहे. म्हणून म्हंटलं दीर पण आहेत पण ते बाहेर असतात.
हा हा मला दिर नाहीेत.
हा हाम् हम्म हम्म् आम्हाला नंदू बाई नाही. त चुलत नंदा आहेत.
हम हा सख्याचार आहेत मला.
आम्हाला तेवढ. आणि काय?
काय नाही बघ.
हेच मी पण म्हटलं आता जरा ऊन खाली झाल्यावर जरा फिरून येऊया. निवांत सारख सारख टाइम भेट त नाही. म्हणून म्हटलं. दिदी काय का इंजिनिअरिंग करतात. मुलगी तुमची
मुलगी आता बारावीला गेली हो.
बारावी ला गेले काय?
हम्म मुलगा करतो इंजिनिअरिंग.
ह् ह् ह मग आदी इंग्लिश मिडियमला त्या काय
हो इंग्लिश मिडियम
हा हा हा म्हणजे स सोप वाटतय काय वो मग त्यांना बारावी नंतर वगैरे आता हे बारावी ला तेन दहावी नंतर
होय इंग्लिश आता. अकरावी बारावी इंग्लिश म्हदन झाली ना त्यांची अ मुलग्याची त्याच्या आधी मराठीच होती.
हा हा. म्हे मराठी मराठी मीडियम किंवा इंग्लिश मिीडियम असं काय फरक पडतोय का असं.
हो तेवढं असणारच की खर तर आता सगळी जन इंग्लिश मिडियम कडन मराठी मिडियमकड वळालाय.
होय. परत सगळं बदललय.
होय. कारण इंग्लिश मिडयमच्या मुलांचं मराठी मराठी चांगलंच नाही आय अक्षर पण नाही चांगलं आणि त्यांना मराठी ते बोलता पण ये होय व्याकरण त्यांच चांगलं नाही. हां, त्यामुळं मराठीलाच घात लेले बरं.
पण, माझी मुलगी ना इंग्लिश मिडियमला असून तिला मराठी आणि हिंदीत चांगलं आय आओ.
हां-हां-हां
इंग्लिश कच्चं आय तिझं
हां, आपलं आपल्या घरातलं पण वातावरण मराठी बोलणं चालणं हे पण होतंय नइ. एज्यावर पण राहतंय. हम्
होय, तेज्यावर पण डिपेंडिंग असतंय पण. आपली बोली भाषाच च मराठी हाय म्हटल्यावर. पण म्हणजे वैय तिक मला असं मत कि तिला इंग्लिश मीडयमला घालून इंग्लिश कच्चं आय तीजं.
हां-हां, होईल की नंतर सुधारेल की.
होय, सुधारेल सोडा पण पण असं वाटतय की ते उगच इंग्लिश मिडम ला घातलं म. म तेंच त ना उपयोगी पडल हवी नंतर किमान सोपं जाईल म्हणून आपण ह्या हिशोबाने घालतोय ना.
हां-हां-हां ओय की हां.
चालतय, तुम्हाला थोळ् ळ्या वेळाने करते मी आणि कॉल. तुम्ही अवेलेबल असेल तर सांगा.
हां-हां
हां, ठीक आय. चालतंय. ओके, ठेवू?
हां ठेवा.
हां बाय.
हां बाय.